तुमचा आवाज खूपच बारीक येतोय ओ.
तुम्ही कॉल कट का केला तुमचा कॉल वाया गेला ना.
कट कट नाही केलेला तो कटच झाला आपल्या मनाने मी नाही केलेला काही
हा ना मी तेच म्हटलं की मी इकडून बोलते मला रिप्लाय का येईना.
कॉल नाही आला तुम्हाला तुम्ही तुमचा आवाज येईना आवाज येईना आपल्या मनांचा कट झाला तो
हा हा नाही मी असं सांगत होती तुम्हाला की आमच्या आजूबाजूला पण टोमॅटो वगैरे लावलीत ना पाण्याअभावी टोमॅटो पूर्ण जळून गेलेत. मग कसं ते रोपाचे पैसे पण वाया जातात त्याच्यासाठी खत युरिया वगैरे म्हणजे ज्या ह खता आणनावे लागत. तर ते पण वाया जातं आणि मजुरी पण किती लागते लोक लावा मजुरी म्हणजे मजूर लावा लाग. तर ते लावायला वगैरे असं कारण की घरच्या घरी तर एवढं करू शकत नाही.
हा.
मग ते असंच सगळं खर्च वाया जातो त्यामुळे मग आम्ही ठरवलं की एकच कोणतं तरी चांगलं पीक घेऊ उगीच सगळं वावरांमध्ये करण्यापेक्षा
बरोबर आहे ते पण आहे बरोबर टॉम टोमॅटोला आता सध्या दर होता चांगला एकदम पण पावसाळ्याचे तोपर्यंत जातो.
पण मग कसं होतं. कि टोमॅटो लावून ते चालू होईपर्यंत भरपूर बदल होऊन जातो. भाव काय दर वाढत राहतो किंवा कमी पण होऊन जातो.
कमी पण होत तसच ते लॉस होत आमचं तेच झालं. कांदा लावला कांदा कांद्याचा रेट खाली आला आता वाढला पण आम्ही घालून टाकला ना.
हम्म हम् असंच होऊन जात आणि ह्या कस झाला जेव्हा कांदे काढायचे होते तेव्हाच भरपूर ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे कांदे कोणाचे टिकले नाही ज्यांनी साठवले. त्यांनी
हा खूप खराब झाले काढतानाच आमच्या पावसात भिजल्या त्या हो रेट पण नाही असेच गेले कांदे कायच.
मग तेच होऊन जात की जेवढी गुंतवणूक केलेली तेवढी पण वसूल होत नाही असं होऊन जात. मग शेतकरी पण हो ना हवालदीर होऊन जात ते नाराज होऊन जातात. कारण की एवढे कष्ट केलेले असत आणि कांदे करण काही सोपं काम नाही. त्याच्यासाठी मजूर पण किती पैसे घेता बी पण किती महाग असतं.
खूप हे म मजूर बिजूर पण लागते. पण त्याची जेव्हापासून पेरणी केली तेव्हापासूनच किती हे ते बा त्याला तण काढायला बा बायका लावा पुन्हा काढायला लावा.
हो. आणि तेही लवकर भेटत नाही त्यांच्या पण किती? त्या बाया्यांचे पण किती पाया पडाव लागत या आमच्याकडे या आमच्याकडे असं. आणि साठवणुकीसाठी तर म्हंटलं जर स्वतःच्या या असल्या तर ठीक. नाहीतर म त्याचे पण खूप पैसे द्याव लागतं भाडं
आमचा एवढ नव्हता कांदा हा म्हणजे आम्ही पहिल्यांदाच केलेलं पण ते आम्हाला ठेवायलाच जागा नव्हती ना आम्ही राहातो शिटीतच तिकड पण गावी आणि तिथ आमचं गाव खूप असं लांबय शेत म्हणजे त्या त्या शेतातून परत इकड आणायचा खर्च झाला घरी पण म्हणजे लोकांना माहित नाही मी इकडं आलोय तोपर्यंत म्हणजे करणार कोण नव्हंत आम्ही दोघच करत होतो. जाऊन येऊन ह्या वर्षी शेती आतापर्यंत आम्ही बा ह्यानीच दिली होती खंडानी देतात ना ती तशी दिलेली होती मग ह्या वर्षी आता हे रिटायर झाल्या मुळ मग हुतय वेळते म्हणून म्हणलं चला
हो ना ते खंडूनी देऊन पण काही परवडत नाही लोक काही व्यवस्थित करत नाही ओ
हा मग तेच त्यांनी ते शेती खूप प म्हणजे सगळे लोक ओरडाला लागलेत चांगल्या शेतीच मात्र करायला लागलेत. काही लक्ष देत नाहीत ते बांध पण मोठं केलं त मशागत करत नाहीत व्यवस्थित काय
तेच आणि मशागत व्यवस्थि तीत झाली नाही की मग पिकं पण चांगली येत नाही आणि उत्पन्न मिळत नाही. मग फक्त खर्चच होत चालतो काही त्याच्यामधून मिळतच नाही आपल्याला नफा वगैरे
ते काय मग म्हणजे आम्ही खर्च बिर्च काय देत नव्हतो ते नुसतं एक पोत आम्हाला काहीतरी द्यायचे ते अ धान्य झालं वर्षातून बाकी त्यांन ते काढायचे व्यवस्थित
हम्म हम्म हम्म
चांगलं पण ते अ तिथे आमच मुळ घर नसल्यामुळं आम्हाला येऊन जाऊन करावं लागायचं. तिथे कांदा इकड आणला ते हा ना त्रास पण होतो ना आपल्याला सकाळी लवकर उठून जा पुन्हा या संध्याकाळी येऊन परत घरचं करा. अशामुळं ते लय वैताग इकड कांदे आणले ते ठेवले घरच्यांना माहित नाही त्यांनी ते काय झाकून ठेवत होते सारखे पाऊस ईल म्हणून असं गार्डन मध्ये टाकून दिले होते. त्यांनी ते झाकत होते त्यांनी उष्णतेने ते हे झाले पार पूर्ण सगळी ते ओपन ठेवायचे त्यांच्या डोक्यात नाही आलं हम्
आमचं पण मग असं होत आम्ही तर पावसाचं वातावरण झालं की झाकायचो. आणि पावसाचं वातावरण गेलं की उघडून द्यायचो परत असंच चालू होतं आठ दिवस वावरामध्ये हो तिथं ते काय म्हणता काढल्या काढल्या विकता येत नाही ते पाती खाली ठेवावं लागत. त्यामुळे मग आठ दिवस आम्ही अशीच वाट बघितली. आणि नंतर मग एक सोबतच होऊन यावेळी साठवणूकच केली नाही कारण की मागच्या वेळेस आमच खूप नुकसान झालं होत. सात गाय होते तर त्यातली तीन ते चार गाय खराबच होऊन गेली होती म्हणजे दोन तीनच गाय आम्हाला भेटली होती चांगली आणि मग एवढा खर्च आणि आम्ही नेमकं रेट पण नव्हता पण म वजन हो तन मग साठवणूक करून पण सारखंच झालं असत.
हा ते पणये तच
वजन पण कमी होत आणि ओ लावला विकला किंवा त्याच निदान वजन तरी मिळतं भाव जरी कमी असलं तरी ते सारखं सारखंच होतं
बरोबर त्यामुळे काय दुसरं मंगता बाकी काय असं भाजीपाला पण करत असाल ना तुम्ही्
अ भाजी बालावा नाही करत आ रस्त्याचा थोडा प्रॉब्लेम आहे ना तिकडे आता आज त्याची अडचण आहे तर मग ते परत डोक्यावर व्हावं लागतं मग खूप लांब पडतं त्यामुळे मग ते शक्यतो टाळतोच घरापुरतं खाण्यापुरते करतो असं थोडं थोडं परस बागेसारखं केलेलं आहे थोडीशी कोथंबीर थोडीशी शेपू मेथी दाणे टाकलीत वेलीवर ग वाल वगैरे लावलंय हा घरच्या घरच्याच म्हणजे घरच्या घरी आपलं होऊन जातं भागून जातं
बरोबर नंतर बाकी अता मुलं कितविला आहेत तुमची लहान आहेत
हो मुलगी आहे लहान आहे तीन वर्षाची
अच्छा
मग तेच दंगा मस्ती चालू असते दिवसभर आता संध्याकाळ झाली येेऊन नाही राहात म्हणून बाहेर फुल घेऊन येतात शेजारची मुलं वगैरे मग येतता दमून भागून लवकर बुक लागते मग जेवल की लगेच झोपायचं असतं दमले की बरोबर झोपतात नाहीतर कधी कधी बारा एक पण वाजुन जातो
ते तर आहेच बाकी म्हणजे तुम्ही शेतीचच काम करता का मग असं घरात करता काय दुसरं
हा शेतीचे काम असले की शेतीची कामं करायची दुसरं काय नाही स्वतःचा छंद जोपसायच मला ते अ लोकरच पिशव्यां आण वर विण काम करता बघा म्हणजे आपल्या जे गोण्या्या असतात ना
गोण्या गोनवर हा
त्यावर विनकम करताना ते करायला आवडतं तर मी तशाच पिशव्या बनवून विकत असते कोणाला जर आवडली तर म्हणजे तस अ ज्यांना आवडली त्यांना बनवून देते असं
हा ते पहिले मी बनवायचे तसले असं आता मी पण करते पण मी अ
त पण माझी आजी आजीला खूप आवड होती आजीनी मला शिकवलं होतं तेवढीच आजीची आठवण म्हणून
असला रिकामा वेळ तर करत राहायचं आणि ते खूप टिकावं असत अहो मी म्हणजे सात आठ वर्षापूर्वी एक बनवलेली मोठी जी पण भाजीपाला वगैरे आणायला किंवा मग किराणा ला वापरू शकतो ती अजून सुद्धा जशीच्या तशीच म्हणजे तिला काहीच झालेलं नाही एवढी दंड आहे
हा राहते चांगली राहते आणि लोकरचं पण कसं अ टिकाव आहे म्हणजे किती पण वर्ष तुम्ही वापरा ते काही खराब नाही होत
किती पण धुतलं तरी हा वॉशेबल आणि त्याचे ते वेगवेगळे कलर खूप छान वाटतात डोंगरांसारखा आकार वगैरे किंवा शंकरपाळ्यासारखा आकार अशा डिझाईन्स बनवायच्या छान दिसतात.
गोल पिशव्या आडव्या पिशव्या तस मी शिवलेले होत ते ह्याचं गोणीच्या आता मी स्वतःच अं
अहो याच काय म्हणता अ प्लॅस्टिक वर बंदीच येते तर मग मी म्हण म्हणजे चालनार विचार की असं तेच सोशल मीडियावर वगैरे ऍडव्हटाईज केली तर मग तेवढंच ऑर्डर्स वगैरे पण येत जातील म्हणजे वेळ असला की कसं बनवत जायचं.
करू शकता की तुम्ही तसं काय ते तुम्ही इंस्टाग्राम आहे का तुमचं इ इंस्टाग्रामचं हे करायचं काढायचं पेज. हां त्याच्यावर तुम्ही ऍड करू शकता. म्हणजे असं पण तुम्ही वॉट्सपला स्टेटस ला ठेवलं तर बरेच लोकांना कळेल पण ना. म्हणजे सगळ्यांनाच माहीत नसताना तुम्ही करताय ते जे ओळखीचे ते असेलच माहित पण तरी पण जरा ते स्टेटसला ठेवून ठेऊन लोकांचे लक्ष येत सारखं ठेवलं तर लक्ष द्यायं त्या मग परत
हो मग मला त्याच्यावरूनच भरपूर म्हणजे असं नाही का मागणी किती आता आणि कसं असं मैत्रिणी वगैरे असल्या की त्या पण ठेवतात त्यांच्या फोनवर. स्टेटस वगैरे मग कसं त्यांच्याकडे जेवढे नंबर्स वगैरे असतील त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जेवढे असतील त्यांच्याकडून पण मग चांगली म्हणजे नाही का मदत होते.
हां मी पण ते बनवते अ पण मी ह्याच म्हणजे क्रोशाच बनवते सगळं पूर्ण.
हो ते क्रोशाच पण खूप छान आहे ना त्याच्या तर छोटे छोटे सगळे हा फुलं वगैरे अजून बाहुली वगैरे पण बनवता येते वाटत ना?
बाऊुली येते, तोरण येतात, रुमाल येतात, फळ फ्रूट सगळे आपले तर सगळ्या प्रकारच्या भाज्याचे पण असं पानं बिणं सगळे
हो आजकाल आजकाल खूप सारे लोक म्हणजे शोभेची वस्तू म्हणून पण घेेतात.
हा घेत तर असं होतं माझं पे माझं पेज आहे ना त्याच्यावर मी टाकत असते असं
हा हा तुमचं पण चांगलं एक विरंगुळा होत असेल.
हो माझं चाललेल असत शिवणकाम आणि ते हे. मी पण असं पिशव्या बिशव्या असं हे करून देते. संक्रांतीला म्हणून वाण म्हणून देते लोकांना कापडी पिशव्या बिशव्या शिऊन.
कसं कापडी पिशव्यांना आता तर मागणी वाढतेच आहे कारण की खूप ठिकाणी नाही कसं सक्ती केलेलीच आहे डायरेक्ट प्लॅस्टिक बंदच असं त्यामुळे चला तेवढा तरी फायदा आहे आपला हम्म
मग कायच ते ग गोणीच ते छान आहे कारण त्याच्यावर डिझाईन पण दिसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते टिकाऊ पण आहे भरपूर गावा
हो टिकाऊ पण आणि खराब झाला की कसं धू धुता पण येतं म्हणजे कि कसं युज रियुजेबल आहे त्याच्यामुळे मग काय परत परत आपण वापरू शकतो.
ते किती पण हे असलं तरी काय म्हणजे हे होत नाही. ते पुन्हा पुन्हा परत टिकावू असल्यामुळे गावच्या ठिकाणी जडच लागतात म्हणजे
गावच्या ठिकाणी चालतं आणि लोकांना पण असंच आवडतं की एकदाच पैसे गुंतवले. वायचे आणि जास्त दिवस आपल्याला त्याचा फायदा मिळेल हो.
सगळ्यांचंच ते असतं आपण पण बघताना तेच बघत असतो. एकदंम कसं आपल्यांला आपणं तरी कुठे हे करतो म्हणजे जेवढं टिकावं असेल टाकावं असेल तेचं बघं बघतं असतं पैसे कमी पैसे
एक वेळं पुरुष लोकं तरी त्यांचं विचारणे करतं पणं आपणं बायाचं विचार करतो
चार ठिकाणीं विचारूंन कुठं म्हणजे चांगलं वाटेल एक रुपया जरी कमी असंला तरी पणं मंग तिथंच घेतो आपणं दुसरीकडे घेतं नाहीं असं ते उलट्यां घरातल्यांने आणलें दोन रुपये जास्तं देऊंन हां बरं मलां पणं चांगलं वाटलं जरां की तुम्हीं गावांकडे राहूंन पणं असं करतांय एकदंम ठेवू कायं मंग